हॅलो आ हॅलो
हा.
काय गं कमली
हाय कायकरा
आज येतोय का
येत आहे ना.
म काब लवकर बोलत नाही तू त
मी पण हॅलो हॅलो म्हणत होती. पण तुझाच आवाज माझ्यापर्यंत पोहोचत नव्हता..
हो का
हा काही जेवण केलं.
मक्काचा बराडा बनवला वरण बनवलं.
हा
कडी बनवणार होती पण जाऊ दे सकाळी बनवू. ताक आणून ठेवली ताऊने अंडी तांब्यावरून.
काय आणलं
ताक कडी बनवायला.
कठून आणलं
विकासच्या घरी
बनवतात का तिकडं.
मग बनवताना.
मला पण यावं लागेल मग
जास्त नाही आणले फक्त एकच तांब्या भरून आणले. जास्त आंबट लागते म्हणून.
जास्त दीशास असते तेव्हा आंबट लागते ना
हम्म ताजे राहिले का तेवढी आंबट नाही राहते पण एक दोन दिवसाची राहिली का मग जास्त आंबट होऊन जाते ती.
हम्म
तू काय भाजी बनवली आज.
शेवची भाजी.
शेवची भाजी पोडी.
पोडी.
हम्म. का बर्ग रेशग्यायला आली होती का तू.
वडस माग भेटला.
किती किलो भेटले तांदूळ.
नाही भेटलं ना.
नाही भेटलं.
मग.
का? बर.
संपून गेली मोणच होतो तो काका.
बापरे एक दोन किलो बी नाही दिली.
हे नाही ना काहीच नाही.
आज तिसरा दिवस आहे तरी पण संपून गेली.
कायदे मन टे.
लोक चार चार चार पाच पाच. चार पाच पाच दिवसात जातात तरी पण देऊन टाकतात ना आम्हाला दिले नाही. नाही ना. तिथं अजून असं म्हणत होती की तिच्या नवऱ्या पाठवतच नाही होता तीन किलो. सा नक जाऊ.
हम्.
हम्.
तरी कोणाली का?
हा तरी पण तीन दिवस तरी पुरतील म्हणून आली. मला तर नाही भेटलं तर तरी पण चालतं पण तिला तरी द्यायला पाहिजे होत ते
हम् आम्हाला त्या दिवशी सांगितलं कोणतरी सांगत हा तर बरडीपाडाचा गुड्डी ताईचा मिस्टर सांगत होते तू तर उद्या सकाळी आले असते तरी चालून गेल असताना असं म्हणत होते म्हटलं तांदूळच संपलो म्हणून आली नाही तर आलीच नसते आज सांगितलं तर ते रेशनवाला दादांनी ऐकून घेतलं ना
हा हा
किलो दिली होती मग
आसा
बारा किल तांदूळ आणि अकरा किलो बहून दिले होते बावीस तेवीस कीथ झाले होते नाही तर आम्हाला पंधरा किलो तांदूळ भेटायचे पहिलं आता तर किती. पाच किलो कम करून दिले दहाच किलो द्यायचे या वेळेस बारा किलो दिले ते
ह ते चांगलं आहे विनाकेशाग काडावा घवाल्यांना पण देऊन टाकतात ते पण आता काही माहिती संपूर्ण गेली असेल का
तुम्ही पण पेशल काढून घ्यायचं ना रेशन कार्ड ह व्रत एकट्याच आहे रेशंकर
त्यांना लावून
दोन दोन पाच ति ल बितते सगळे तांदूळ आणि गहू एक्याला मंगलाात यच मग एकट्याला ज नाही एकट्याचाच आहे त्याचा स्ेशल आणि मंगलात आयचं तिकड त तिच्या घरी
अच्च्याा घरीब
तिच्या घऱ त्यां च्या घरामधलं रे शंकाडामध्ये नाव आहे ना म्हणून या रेषं कारडामध्ये नाव नाही टाकलं तिचं कारण कि तिच्या वडिलांच्या नावावर नोकरी लागलेली आहे ना ती हग तेला तेच कागदपत्र वापरावं लागेल म्हणून नाव नाही काढता येत तिचं
ह नाही ज शिक्षक असतात ना लागलेले कामाला लागलेले नोकरीला त्यांना त्यांच म्हणजे रेशन कार्डवर नाव असताना दुसऱ्यांना पण रेशन भेट नाही बंद होऊन जातं त्याच्यामुळेच नावच काढून टाकलेलं आहे तिचं
हम्म. लोणचं टाकलं का नाही कमली
नाही ना आता तयारीच करत होती पण एवढा वेळ झाला ना आता सकाळीच्या खणा
मगच रात्री टाकून घेतलं असताना
बारा तेरा वाजून जातील
तेरा वाजू दे्या ना मग काय करायचंय मस्त निवांत शांतपणे टाकून घ्यायचं दुःख दुपारी कस धावपळ होऊन जाते कामाच आणि ह्याच आणि त्याच
दिवस उगे पर्यंत झोपुन राहणार.
नाही नाही मी तर रोज आता साडेपाचला उठते तरी पण सगळं हे होऊन राहत जात
हा एखाद्या वेळेस लवकरच झोफ उघडून जाते एखाद्या वेळेस मग
हम्म सकाळी चांगली झोप येते.
हा सकाळी चांगलीच झोप येते. अजून आढ्याचा दिवस लांब ना ते रात्र मग छोटे त्याच्यामुळे झोप पूर्ण नाही होतय.
आज किती फोन केले कमली
अ-अ रिमाताईला लावलेल होतो मी कोण गेलेलं होत कॉल लागलं ना बोलली होती तिच्या सोबत पण आणि आता सुनीता ताईने लावलेलं होतं मला
मीच सांगितलं होत तिला कमलेला लावून बघ सुरेखाला लावून बघ ती तर तिच्या मोबाईल मधून नेट बंद केलेला होता म्हणून फोन लागत न्हवता
कोणा आला.
आपल्याला तिच्या मोबाईलमध्ये नेट बंद होता असं म्हणत होती ती नंतरून पाहिलं मन लागला असं म्हणत होते. सुनीता
सुनिता हा-हा मला पण म्हनत होती ना.
हम्म आजून
सुरेखा ताईला असंच लावलेला होता, पण ती कामास वेळ स नसतो सुरेखा ताईला
मग
फोनच नाही उचलली ना ती कामामध्ये व्यस्त होती का काय?
हम्म.
आणि गीता ताईला आपण काल अ फोन केला होता पण, आवाजच नाही आहे, ती तिचा नेटवर्क नसतो सोड पांढरीला
हा. मी तर, आपण दोघी बोलल्या आणि सुनीता ताईनी लावले होत. आणि सुरेखा ताईनी लावलं होत.
हां.
आणि सोनाली मॅडमने लावलं होत.
हा.
तिथ किती पाच वाजायला लावलं होत?
कोण हाय.
सोनाली मॅडम पाच वाजून पाच मिनिटांमध्ये फोन लावल होत. ते सांगत होते धनवंती ताई आपण बोलू ना. मी फोन लावते बर का असं म्हणत होती? तिला सांगितलं म्हटलं मॅडम माझ्याकडून पण कॉलच होत नाही, मी लावते ना मग ह्याच म्हणत होते. ते मंग फोन पाच वाजून सात मिनिटांनी मी फोन लावते असं, म्हणून फोन लावले होते ते लागून गेले. तिला मग तिशाची बोलत होती. म्हटल मलगा मानमोड्याला व्हीजिट आहे. तुमचं गावाचं नाव पण दिलेलं आहे. डाटा कव्हर करून घ्यायचं, असं म्हणत होती ती. आणि याचा डाटा भरायला एखाद्या दिवशी तो बोलवायला हे असं म्हणत होती, लतण्याचा डाट
हुं सांग. हां हां.
ते डाटा ब ब बरायला तुम्हाला दोघींना बोलवणार हाय असं म्हणत होती. ठेव ठेव.
मॅडम पगार पण नाही भेटला आणि भाडासाठी पैसे पण नाही. नाही आहे आम्ही घरीच बनवतय. घरीच भरून देणार अस सांगून दे मॅडमला
आता पेशल नाव बनवावं लागेल पोरांचं, डाटाचं
हां हां.
पेशल करून घेते, मग लवकर लवकर पटापट सांगता येईल ना तेला तस करावं लागेल. बेरीज तू कसं बनवलेलं आहे ना, तसं करावं लागेल नव्हतं रजिस्टर मध्ये तर बोलणार ती
पेशल बनवून घ्यायचं मंग अन् नवजात बाळालं का खाली नाव टाकून द्याचं अजून न
सगळ्या पोरांचं म्हणते ती सगळ्यांचं म्हणते
लसीकरणचा डेटा ना?
हा
ह ना सगड्यांचं भरायला लावते बरोबर आहे ते. पण काही मुलांचं दोन वर्ष झालेलं त्यांचं नाव नाही भेटत
पण दोन वर्ष झाल्यालं त्यांचं कसं काय भरणार आपण?
पण आपण जेव्हा कामाला लागलेला आहे जेव्हा पासून तेव्हाच डेट
तेव्हा पासून भरायचं का त्यांचं?
मंग
हम् मी तर आता सध्या जे जे आहे ना रजिस्टरमधे, त्यांचं भरलेलं आहे.
सगळ्यांच भरून दिलंय.
हम्म
आता असं असं आता असं भेट भेटूनच जाणार, पण ते पहिल्या वेळेस तर चानसच म काही मुलं एक दोन महिने पण निघाले काही काही कामाला पण चालले गेलेले आहे त्याच्यामुळे मग कामाले पण कामाला पण चालले जातात आणि पण शोधून पण नाही देत, थांब हं, थांब हं ताई ते काही काम करत असतात. तेच काम करत बसत असतात.
हा ना
लवकर देणा ताई आम्हाला अजून फिरायचं आहे.